येत ना आवाज.
हो येतो येतोय.
तसच मिसळ पाव किंवा. कटवडा वगैरे कसं, तेच कर एकच, हे केलं तरी चालतय, फक्त उसळ टाकण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये बटाटे टाक.
कारण उसळ कस नंतर ना, फक्त वरचा वरचा कट गेल्या ना, उसळच राहते खाली. ते जास्त पण कटवाड्यासोबत दिली ना उकळ की, नको म्हण हो पण नको म्हणतात.
जास्त नाही टाकायची मग, उसळ पण कमी टाकायची. काय जण त्याच्या सोबत उसळीसोबत चवळी पण टाकतात. आता आपण बऱ्याच ठिकाणी खातो, चवळी किंवा त्याच्यामध्ये ते हरभरे पण असतात ना, ते पण टाकत नाहीत का काही ठिकाणी तशी मिसळ मिळते, काही ठिकाणी त्याच्यामध्ये पण बटाटा टाकत्यात. किंवा बटाट्याची भाजी पण ठावतात, कधी कधी मिसळच्या ह्याच्यामध्ये
आपण जर समजा, आता बटाट्याची ती आता जी रसाची भाजी आपण विचार केल ना कटसाठी, तशी जर बटाट्याची भाजी कट वड्यासाठी ट्राय करून आपण त्याच्यातच बटाट्याच्या ऐवजी आहे ना, पांढरे वटाणे एकदम स्मॅश करून घ्यायचे. आणि त्याच्यासोबत बटाटा पण स्मॅश करून घ्यायचा, ते बटाटा आणि ते पांढरे वटाने स्मॅश करून ते वेगळं ठेवायचं, आणि हा असा रस्सा बनवून, त्याच्यात ते टाकायचं. आणि घट्ट बनवून घ्यायचं ते, आणि मग आपण बटाट्याचे कटलेट्स करायचे.
हा हा.
बटाट्याचे तर, हा. हा, पॅटीस टाईपच कटलेट करून घ्यायचे, आणि ते त्याच्यासोबत खायचं, म्हणजे कटवाड्याच्या ऐवजी बटाट वड्याच्या ऐवजी, उलट ते कसं थोडस शॅलो फ्राय केले असतात ना कटलेट
हम्म! म्हणजे हा, तेलकट वगैरे होत नाही, त्याच्यामध्ये बटाटा स्मॅश केलेला त्याच्या थोडस पोहे टाकायचे भिजवून ना. मीठ, पोहे, आणि त्याचे गोळे फक्त करायचं, आणि
तरी चालतो छोटा बारीक
तेच की, रवा टाकालेला चालतय किंवा, भिजवलेले पोहे टाकून घ्यायचं, आणि नंतर काय करायचं ल कॉर्नफ्लॉवरची थोडीशी पेस्ट करून घ्यायची पाण्यात त्याच्यामध्ये डीप करून, परत तुम्ही अ, बटर, हा. बटर वगैरे ते, क्रम्स का काय बोलतात, त्याच्यामध्ये घोळवून वगैरे पुन्हा ते तळून काढलं, तळून किंवा शालो फ्राय जरी केलं तरी चालू शकतय ते तसंच.
शालो फ्राय केले तर खरंच, मला असं बरं वाट जास्त पण ऑईली होणार नाही. हा
कमी होईल त्याचा
हो. म्हणजे दोन्ही पण आपण खाऊ शकतो, फक्त थोडसं चेंजेस करायचे, की ह्याच्यात बटाटा वडा घालाय एवजी आपण शालो फ्राय केलेले कटलेट घालणार, आणि बटाटा न घाल्याच्याऐवजी पांढरे बटाट थोडे मॅश करून घालणार.
तेच आणि ते पाणीपुरीच पण इथं जो रगडा मिळतो, ते पण तिकडं पण बनवू शकते तू. काही जण नुसती मुगाची डाळ शिजवून घेत्यात किंवा मग पांढरे वटाणे असतात ना, ते पण पूर्ण शिजवून घ्यायच, त्याच्यात थोडा बटाटा टाकायचा. आणि ते पूर्ण शिजवून घेतलेलं फक्त मिक्स करायच, त्यात थोडंस पाणी टाकून आणि मीठ टाकून घ्यायचं, झालं तसच तेच रगडा असतं. आणि पुरीमध्ये फक्त ते भरायचं पण आपल्या इथं कसं पाणी आपण घरी पण बनवू शकतो खजूर खजुर आणि गुळ एक एकत्र करून भिजवत घालून ठेवलिस ना त्याच्यामध्ये थोडी चिंच वेगळी हे वेगळं काही काही जण तर कुकरला शिट्टी काढून घेतात चिंचच त्याच्यामध्ये पाणी घालून थोडस लाल तिखट मीठ घालतत. आणि ती कुकरमध्ये शीट्टी काढून घेतली ना काही जण मिक्सरला फिरवून घेत्यात ते आणि ते फक्त गाळून घ्यायचं हम्म फक्त ते गाळु गाळून घ्यायचं. आणि परत हा गूळ आणि खजूरच पण तसच बनवायचं. गरम पाण्यात भिजत घातल तर गुळ पण लगेच वितळतो आणि खजूर तर ऑलरेडी मऊच असत
हो.
थोडा वेळ अर्धा पाऊन तास एक तास जरी भिजत ठेवला आणि ग मिक्सर मधन काढलं ना ते पण छान होतय. घट्ट पाणी होतंय त्याच
आहेत. सुट्टया तोपर्यंत काही ना काहीतरी करावं म्हणती परत वेळ भेटतय नाय भेटतय आणि आता गणपतीत पण येतात आपल्याला दहा दिवस कायतरी पदार्थ बनवायला ला
बनवावेच लागतील उलट तर तेव्हा प्रसाद ठेवायला किती छान छान होतय ते. कधी हे कधी ते नैवेद्य दाखवायला घरातल्यांना पण वेगवेगळं खायला मिळतं तेवढंच.
तेच दहा दिवसाचे आता दहा रेसिपी शोधून ठेवावी लागतील नवीनं
हा कधी आप्पे करायचं कधी डोस करायचं. इडली आहेच ढोकळा आहे ढोकळ्यामध्ये पण दोन पदार्थ असं की साधा किंवा इडली सारखा ढोकळा, मोदक करू शकतो.
साधा ढोकळा तर आता आपण भरपूर वेळा खाल्लय मी आता इडली वाला ढोकळाच कराव म्हणते.
हा म इडली वाला करू शकतेस की तसा ढोकळा करायचा. आणि फक्त जे मी पाणी सांगितलं होत तुला तसं करायचं ते फोडणीच आणि त्याच्यामध्ये ते सगळं समोर वरून घातलं तरी किती छान लागतय तो.
हम्म तेच मग तेच आता गणपतीच्या समोर पण आता काय ना कायतरी ठेवायला लागेल की.
म तेच असंच नवीन नवीन बनवायचं काय तर का खोबऱ्याची बर्फी बनवू शकतो. आपल नारळ पण गोड आहेत त्यामुळं ते छान लागेल बर
हो मी यावेेळेस जरा खव्याची करावी म्हणते बर र्फी म्हणजे थोडासा खवा आणायचा आणि तो खवा नारळासोबतच भाजून त्याच्यात साखर किंवा गूळ थोडी इलायची पावडर थोडसं दूध असं टाकून हाय ना
आणि ड्रायफूट पण टाक कू शकते थोडेश त्याच्यामध्ये बारीक काजू बदाम कट करायच आणि टाकायचं.
काही जण तसे लाडू पण बनवतात म्हणजे आपण बर्फीचे थ थापून असे आडवी करतो ना त्याचे लाडू पण करतात हा आणि त्या लाडवाला ना ते बाहेर डेसिकेटेड कोकोनट भेटतं ना त्याच्यानी असं कोटिंग कराय
ते किंवा मग तो सिल्व्हर पेपर मिळतो तो
हा दोन्ही पैकी एक कायतरी
ते, पण छान वाटत.
मग ते, गणपतीला छान वाटेल ना, अस काहीतरी नवीन वेगळ
बाजूला घ्यायची होती. आपल्या इथल्या पिवळ्या पेढ्यांची छान लागते मला आवडते. आपल्याला कोरोना झाला नाही आहे. भासून
करते ना, मी.
बघू आता पुरी बासुंदी कधी तो बेत करो, पुरी बासुंदी पनीरची भाजी पण पनीर पुलाव तशा टाईप मध्ये बनवायचा. जरा वेगवेगळं काय तर, टाका काय तर
च गोड खात नाही ना, मग त्यापेक्षा पुरी सोबत खरंच अस.
बटाट्याची भाजी हम्म, बटाट्याची भाजी नेहमीच आपला पनीर, पुुलाव, बटाट्याची भाजी, पुरी आणि बासुंदी गोड. हम्म, बास होता. तेवढा पण मेनू छान होतय. हम्म, आणि ज्या दिवशी लक्ष्मी वगैरे असत तेव्हा आपण पण पुरणपोळी वगैरे बनवू त्या दिवशी. मस्त पुरणपोळी कटायची आमटी कुरडा पापडा आहेच ना. नाहीसा तळून भजी वगैरे केलं तरी सकाळी लवकर उठून आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवायची. म्हणजे सगळं पटापट होऊन जातंय, ना सकाळी लवकर करून ठेवलं की, दिवसभर रिकाम परत आहे ते
तेच की, नाश्ता वगैरे करण्यापेक्षा ते पटकन जेवणच केलेलं बरं निवांत होतय.
हम्म,
कारण संध्याकाळच्या परत वेगवेगळ भेटतय ना काहीतरी करायला.
मग, त्या दिवशी मग संध्याकाळी परत कसं आवरून हळदी- कुंकूवाला वगैरे जातात. तर साड्या- बिड्या नेसायचं जरा मेकअप सगळीकड करायचं आवरायचं. किंवा आपल्या इथले गणपती वगैरे बघायला जरा जाऊन यायच बाहेर.
लेझिम असतात. की आपल्या इथं ते लेझिम बघायला जायचं ढोम ढोल असतात.
ढोल वगैरे तेन किती मस्त वाटेल, उलट ते बघायला वगैरे गेलं तर सगळ काम आवरलं की पटकन जाता येत, तरी बाहेर बघायला सगळ. आणि आता डेकोरेशन पण करतीलच ना, प्रत्येक जण अस काहीतरी वेगवेगळं असेल.
तेच आणि कसं आपल्याला सकाळी रिकामं झाल्यामुळे दुपारी, संध्याकाळचं करून ठेवायला. वेळ भेटेल आणि मग संध्याकाळी बाहेर जाता येईल दुपारी झालं की
करायचंय सकाळी केलेलं संध्याकाळी होतच ना, पुरणपोळ्या एवढं काय परत कोण करून खातय. एक दिवस वरण, भात, पुरण पोळी सगळं बनवून ठेवायच. आपण नेहमी करतोच की तस, फक्त पुरण पोळ्या संध्याकाळी गरम केले. आणि तूप वगैरे घालून भाजले तरी चांगलं.
हो, तेच करूयात आपण आता सगळंच आता ते दहा दिवसाचं काढल्यावर
दुपारचा आराम पण होतोय. आणि सगळंच होतय. नाही नाही. सकाळीच ते दोन दिवस तेवढं तर राहताच ना उलट किती छान वाटते सण वराच्या दिवशी आराम काय? हे तर आहेच की, आपल्याला परत
कारण मला रांगोळी काढायला बोलवतील. सगळीकडं, बोलवायचं मग तिथे जाऊन रांगोळ्या काढायचं. प्रत्येकाला एक -एक तास तर द्यावं लागेल.
हम आपल्या घरात पहिला चांगली रांगोळी काढा. कलर वगैरे आपण मोठी रांगोळी काढू, दहा दिवस दहा रांगोळ्या काढायच्या, दहा सगळं डिझाईन वगैरे सगळ पहिलेच करून ठेव बाबा. आज मेंहंद्या वगैरे काढून घेऊ, या वेळेसचा सण थोडा सणासारखं हे करू, ह्याचा पण पहिला सण ये. डुग्गु चा, त्यामुळे मला त्याला पण प्रत्येक दिवशी नवीन-नवीन ड्रेस घालायचे, सगळंं नवीन-नवीन पहिल्यासाठी पण घालायचं.
आता या पावसानी पण साथ दिली पाहिजे, त्या दिवशी पाऊस जरा कमी पडला तर, बरं ये.
ते आहेच, गणपतीला आ हमखास पाऊस येतच येतय.
हो ना, त्यामुळेच तर टेन्शन आलंय.
त्यानंतर परत घट बसतील. पंधरावडा महाळाचा, पंधरावडा झाल्यावर घट बसतील.
हो, आहेत की आपल्याकडे घट.
हम्म. नऊ दिवसाचं ते अजून, मस्त वाटतय ते पण मला, एका मागोमाग आता सण चालू झालेत. नाय आता बरं वाटाया लागलं.
आता डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंतच सण-सणच आहे चल च, ते काय मकर संक्रांत संपली की मग थोडेशे सण कमी व्हायला चालू होतात.
गुढीपाडवा श झालं की झालं मग.
हम्म गुढीपाडव्याच्या नंतरचे चार, दोन-चार महिने काहीच काम नसतं.
हम्म त्यामुळे गणपतीत वगैरे जे काय आहे, ते चांगलं मस्त आता रांगोळ्यांच्या वगैरे डिझाईन वगैरे सगळं शोधून आधीच ठेव, दहा दिवस दहा रांगोळ्या कधी कंटाळा करायचा नाही, काही नाही, करून घ्यायचं यावेेळेस सगळ.
हो आणि आपल्याकडे मेन म्हणजे आता फुलं पण खप भरपूर ये, त्यामुळ फुलांची पण कमी नहीे, पटापट हार वगैरे आपण घरातच बनवूया.
करत आहे, ते दुर्वा वगैरे जाणून ठेवायच, दोन चार गड्ड्या चांगल्या बनवून ठेवायच्या आधी.
हो आता पावसाने येतील पण भरपूर.
अ पाण्यात वगैरे ठेवलं ना, साफ करून एकवीस-दिवस, अ एकवीस जरी करून ठेवला तरी खूप ये.
हो आदल्या दिवशीच करायची सगळी सकाळची तयारी, म्हणजे सकाळी कसं पटापट आवरून लवकर रिकाम होता येतय.
त्रेसता मस.
दुपारचा वेळ जो भेटतो ते आणायचं, तेव्हा जाऊन सगळं.
म तेच ना, चालेल मग आवरून घे. हो हो, हम्म बाय बाय